हेलो!
हा बोल की बोला की
जेवलीस?
होय जेऊनस तूमी
जेऊनच बघ
हा!
आवरलं
होय आवरडलं तुमचं
अवरूनच बसले बघ
हां
कश आहेस काय नाही बघ निवांत हा ह मस्त काय करायलीस
काय नाही जीऊन आता बाहेर फिरायला आले
ह हांजी हन जाऊन झाले शत पावली
होय
रोज जातेस
होय नाही आज वेळ मिळाला म्हणून आज
हा हा कर मग स्टडी हा हा
काय नाही निवांत चालय
हा हा कुठे जातेस फिरायला मग
इकडं आमच्या इथंच
गलित
गेलीत नाही रस्त्यावर रस्त्यावर जास्त घर नाही त हा
बाकी हाय सगळं व्यवस्थित
हाय की
म तुला पनीर रेसिपी म्हणजे पनीर छान बनवता येत म्हणजे ऐकलंय मी असं पनीर छान करतेस रेसिपी सांग की जरा उद्याम पनीर करणारा
बर काय स्पेशल हॅलो हॅलो हॅलो हॅलो